ओके.
लो याल. लाय काय आवाज?
हो हो आला आला बोल की.
हा बोल, लगेच कसं काय लागला म्हणजे लागत नाही काय होतंय?
नाही नाही पहिल्यांदा तस झालं मला आता, आता बिझी आहे असं दाखवलं मला दोन वेळा. परत मी एक तिसऱ्यांना ट्राय केलो तुझंच असं झालं की बाबा एकदम लागला, नाही तर बाकीच्यांचे नाही लाग एक दोन दोन कॉलनंतर तरी का होईना, तरी तसं बीजी लागलाय
ते कस होते? आता तू कट केलीस तिकडून. तू जरी तिकडून कट केलेस तरी माझ्याकडून पटकन कट नई तो फोन. लोड होतं राहते, त्याच्यामुळे ती बिझी दाखवते.
हा. तेच की
असच ये देते.
वेळ लागतोय, मला इंटरेस्ट होता अगं कंपन कंम्प्युटर्समध्ये भरपूर, मला इंजिनिअरिंग करायचं होतं. पण काही परिस्थि तीमुळं फायनान्शियल किंवा मला तेवढं त्या वेळेला जेव्हा ॲडमिशन करायचं. च होत त्यावेेळेला मला तेवढं नॉलेज नव्हतं, असं झालं त्यामुळ माहीत झालं म्हणजे काहीतरी आपल्या असतात ना स्कॉलरशिप असत हा ते बीसी वगैरे आजकाल असत, तर ते होत तर सगळं ई डब्ल्यू एस वगैरे आजकाल जे मला आहे, मला आत्ता माहीत झालं की हे सगळं पण असतय. त्यावेळेला त्याची आयडिया नव्हती आणि घरचे पण एवढे असे सुशिक्षित नाहीत. कि बाबा हा हा असं असं आहे तू हे कर तू ते क र असं डिसाईड करणारे सो. मला नाही मिळालं करायला मला खूप इंटरेस्टेड आहे अजून सुद्धा मला इंटरेस्ट आहे कम्प्युटर्स मध्ये. पण झालं माझं सगळं ऑर्गॅनिक केमिस्ट्री ह्याव त्याव सगळं त्यामुळ त्यात फिल्ड मध्ये आ
तेच की अजून पण जर समज तू एक वर्ष ते एक वर्ष नाय घातलीस आणि एकच लँग्वेज घ्यायची अगं कितीतरी मेडिकलचे अ मेकॅनिकलचे स्टुडंट स्विच करून कम्प्युटरमध्ये येतात फक्त एक वर्ष कोर्सेस करून. काय नसते अवघड एकच फक्त लँग्वेज घ्यायची कुठली तरी सिमपल कुठली पण एक लँग्वेज चूज करायचे अणि त्या ह्याच्यातच एक वर्षभर पूर्ण कोर्स करायचा व्यवस्थित ती सगळी व्यवस्थित इन डेपथ शिकून घेतलीच ना तू तुझा बॅग्राऊंड जरी कमप्युटर च्या नसला बाहेर इंटर्नशिप वैगेरे करून स्टार्टअप मध्ये काम करून हळू हळू तुला एक्स्पिरियन्स मिळाला की कुठल्या पण कंपनीत जॉब लागतो नंतर तुला.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
आणि कम्प्युटर असा सब्जेक्ट आहे ना हा कि तू जर ह्याच्यामध्ये काहीतरी काम केलीस किंवा काहीतरी शिकलीस ना तर तुझ्याकडे खूप जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी आहेत खूप म्हणजे खूप. कुठ पण जाऊ शकतेस तू आता माझ्यासमोरच येऊ पुढं डीग असं समोर आहे ना नेमकं जायचं कुठं हा प्रॉब्लेम आहे.
तेच गं मला इंटरेस्ट होता फक्त आता नॉलेज आणि आता जरी कोर्स करायचा म्हणला तरी कशात करायचा काय करायचा म्हणजे ह्याचं जरा नॉलेज मला मिळालं तर लई बरं होईल असं मला वाटतय पण त्याची फीज पण असणार ना तशी.
आता कसं होणार बघ तू जर आता तू करायला गेलीस क नाही आज तुला एस टी एम एन सी एस एस पण आ तुझा तुम्हाला तव्हापासून झालं नाही त्यामुळे ते पण माहित नसणार. म आता तुला पहिला एस टी एम एन सी एस एस म्हणजे काय असतय तिथनं करायला पाहिजे सगळं. म्हणजे वेब डेव्हलपमेंटचा एक कोर्स असतोय सेपरेट. मग तुला तो करायला पाहिजे पहिला मग तू वेब डेव्हलपमेंटचा कोर्स केलीस की मग तुला त्याच्यामध्ये काय येणार त्या पॅकेजमध्ये एच टी एम एल सी एस एस आणि जावा स्क्रिप्ट असते जे बॅक एंडला वर्क करते म्हणजे आता तू लॉगइन चा एक फॉर्म असतोय बघ त्याच्यावर माहिती भरलीस आणि लॉगइन वर दाबलीस कि ती माहिती सगळी गायब होते या आणि रजिस्ट्रेशन चा फॉर्म येतोय मग तो लॉग इनचा फॉर्म म्हणजे प्रंटेन्ड असते ते म्हणजे एच टी एम एन एस सी एस एस आणि तुझी ती लॉगिनची इन्फॉर्मेशन माझ्यापर्यंत पोहोचत्या. तो एक डेटाबेस आणि ती इन्फॉर्मेशन माझ्यापर्यंत येण्यासाठी जे अ वर्क होतय ना ते बॅक एंड असते.
बरं
म ते बॅकएंडसाठी म जावा स्क्रिप्ट परत अ जावा त्याज्यानंतर पायथान यासारख्या लँग्वेजेस लागतात मग आता ते तुला पायथॉन देतात त्यांनी का जावा त्या त्यांच्यावर डिपेंड राहते.
हा मग तोच विषय आहे म्हणजे सॉफ्टवेअर जरी शिकायचाला मला एक कळत नाही म्हणजे जा जावा आणि पायथॉन म्हणजे बाकीचे जे सगळे आहेत त्याच्यात फरक काय? म्हणजे स असं असतं की ना सॉफ्टवेअरमध्ये जर डिजिट हवे असतील तर एक स्पेसिफिक असतय लैंग व्हय, जर तुला स्विच असं काही असतं काय होय.
नाय असं काय नाहीये, फक्त कसं असतंय. अं वेगवेगळ्या फिल्डसाठी वेगवेगळ्या वापरतात, आता जर समजा डेटा एनालिस तेच म्हणून एक फीलल्ड असते आयटी इंडस्ट्रीमध्ये. डेटा अनालिटिक्स म्हणजे काय? आता जसं आपण मगाशी बोललो. की बाबा म्हणजे अं आपला कॅमेरा अऍक्सेस होतोय काय? किंवा चॅजीपीटी मुळं आपण जी इन्फॉर्मेशन देतोय, तो डेटा त्याच्याकडे सेव राहतोय. ह्यो डे ह्यो जो सगळा डेटा आहे ना सांभाळून ठेवणं, तो आता तू चॅट जीपी तिथं हाय ना एखादा प्रॉम्प्ट दिलीस तर तेजं उत्तर मिळणं. हा डेटा सगळा संभाळण्यासाठी ती एक वेगळी फिल्ड असत्या, डेटा अनालिटिक्स नावाची. मग त्याच्यात काय असतंय, एस पी एल आणि मंगोडीपी हे पण प्रोग्रामिंग आहेत. मग हे फक्त त्याच्यासाठी बनलेलं हाय.
आणि आता जावा केलीस, जावा स्पेशली कशासाठी वापरतात? म्हणजे आता अ जसं जसं तू मगाशी म्हटलीस, नंबरचं वगैरे असतंय. तर एखादं कॅल्क्युलेटर तुला बनवायचा असला, त्याच्यासाठी म्हण अ टायथन पण युज होतंय त्याच्यासाठी, होत नाही असं नाही. पण स्पेसिफिकली जावा त्याच्यातनं जावा त्याच्यासाठी जास्त युज होतंय. किंवा मग अ असे ऍप्स किंवा असे व्य
साठी युज होतं.
पायथॉन जास्त करून आता एआय साठी. म्हणजे ए आयचे टूल्स वगैरे असतात ना, आर्टिफिशियल एंटलिजन्स त्याच्यासाठी जास्त पायथॉन यूज होतंय किंवा अ फेस व्हेरिफिकेशन, बायोमॅट्रिक त्याच्यासाठी पण आजकाल जास्त पायथॉन युज व्हायला लागलंय.
मग तुम्हाला हॅकिंग वगैरे पण जमतंय काय गं त्याच्यामुळं?
हं ते हॅकिंग म्हंटलीस का नाही, हॅकिंगसाठी पण जावा जास्त युज होतोय बघ. आम्हाला नाही जमत ते, हा नाही. अ हॅकिंग साठी लिहिणं
चालला.
हा म्हणजे ते
कसा लागतोय गं?
अ ते कसं होतंय ते पण निवडायला लागत्या. म्हणजे सुरुवातीला जरा सायबर सिक्युरिटी. वगैरे निवांत असतं ना? तर मग ते बघणार, सब्जेक्ट कधी घेतल्या नाही म्हणून मला इंटरेस्ट पण नव्हता. मला जास्त गेमिंग मध्ये इंटरेस्ट आहे ना, गेमिंग परत एआय जंट.
बोल ना. बर मग गेमिंगमध्ये इंटरेस्ट आहे म्हणल्यावर तू गेम शपण खेळत असशील?
गेम खेळण्यात इंटरेस्ट नाही, गेम बनवण्यात इंटरेस्ट आहे.
अरे पण गेम खेळणाऱ्यालाच जास्त कळतेशंय गेम कसा बनवावा.
हां म्हणजे आत्ता नाही खेळत मी, पण आधी खेळायचे पबजी फ्री फायर किंवा मला असे जास्त आवडणारे ते सबेसफर टेम्पल रन
हा.
परत लुडो हे असते परत चेस, कॅरम असलंच.
मग टेम्पल रन वगैरे जर बनवायचं असेल तर तू जावा वापरू शकतेस असं म्हणायचं का तुला?
जावा गेमिंगसाठी गे पायथॉन आणि जावा दोन्हीचा पण युज होतोय जास्त पण मोस्टली हा पण मोस्टली जावा हे श शेअर लँग्वेज म्हटली जाते सिक्युरिटी जास्त प्रोव्हाइड करते जावा पायथॉन पेक्षा
हम्म.
तर म्हणून मग जास्त करून जावाचा उपयोग होतोय त्यामध्ये
हम्म्म.
पायथॉन मध्ये पण वेगवेगळ्या लायब्ररीज आहेत त्याच्यानं तू करू शकतेस ते. पायथॉन सोपं आहे आणि अ काय म्हणतात आत्ता जर समज भारी तुला इंटरफेस पाहिजे अस यु आय म्हणजे भारी दिसायला पाहिजे असली ना गेम तर पायथॉन बेस्ट आहे. डिझायनिंग साठी
हम्म.
असं हाय
हम् इंटरेस्टिंग आहे आणि किचकीच पण आहे असं वाटतं मला तुझे सांगाल्यास त्या सगळ्या गोष्टी.
किचकीच लय किचकीच आहे जर ते सुरुवातीला या फिल्डमध्येध्ये आले की अस ते कशाला आलो नको मला नाही करायचं मला आवडतच होत.
तुम्ही ते प्रॉपर शिकलाय त्यामुळे तुम्हाला ते सोपं
करून करून सवय झाल्या. पण मला काय भारी वाटत नाही काय अजून पण. कसच होतय डोकेदुखी कस ते एक एक एरर आला म्हणजे आता स्वल्पविराम जर द्यायचा चुकला तर पूर्ण प्रोग्राम मध्ये ते तसं मग स्वल्पविराम हुडकत बसावं लागतंय तिला. हा पूर्ण प्रोग्राम मध्ये एरर येतंय. लय ताप हाय लय म्हणजे लय ताप हाय. तसं आता ए आय मुळं नाही एवढं. पण अस हा पण ते आता कस. आ ज्यावेळी इंटरव्ह्यू वगैरे द्यायला जातोय त्यावेळी टेक्निकल राउंड असतोय. मग आम्हाला असं होतय त्यात कुठले पण आता चुकीचा एखादा कोड हाय. तर तो सॉल्व करा मग त्याच्यातली चूक काढू काढूस तवर डोकं फिरतय असले प्रोग्राम असतात सोपच असते त्यातच असते सगळं. पण समजत नाय लवकर.
हा ना पण चाट जीपीटी बनवणाऱ्यांचं किती डोकं असल.
लई तो माणूस आईन्स्टाईन.
कोण आहे तो कोण आहे? तो सज्जन माणूस कोण आहे तो?
अगं लई मी म्हणतो प्रोग्रामिंग लँग्वेज बनवणारे माणसं कसले असतील. तिथे रिचेल वगैरे ज्यांनी प्रोग्रामिंग लँग्वेजेस बनवले. ती तर माणसं कसली असतील म्हणलं ग.
बग की म्हणजे विषय हार्डच.
रे अ माझं तर डोकंच फिरतंय कॉम्प्युटर बनवणा-
लॉर्ड लॉर्ड कायनाय, भगवान उतरे हेै जमीन पर एसाही होगा.
ते, त्यो कम्प्युटर बनवणारा पहिला माणूस त्यो काय असेल बघ विचार कर. होना, फोनचा शोध लावलेला कम्प्युटर बनवलेला.
मग काय, पाहिले दहा मिनट झाली.
बर बर, ठेव ठेव, उद्याकर आता हा.
तो घरला आली मी, ओके. बाय बाय दुपारी करते मी म मी फोन करते बघ तुला.
चालते चालते हा बाय वेलकम